हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हा बोला कि रेना काय
हा जलाग नैस येत हह जरा आता येथे ऐकत
हा तुम्हालारेनवत
हा जातो मी आता बाहेर बघ
हा हा येते
हा झाला कि नाही सयंपाक
चालाया.
हा. आज काही बनवचायचं अजून काय आमटीच काय करायचं चाललल.
हा... हा...
फक्त भातानी. नाही नाही.. नॉन-व्हेज शनिवार चं नसत आमच्यात.
हा.. हा..
चालूच काहीतरी ह्यांचं.
होय मी पण आता जरा पावड्याच्या शेंगा आणायला लावल्या.
ह्म्म्म.. ह्म्म्म..
भाजीचा दुकानातन.
हम्म.
मग आता आमटी करायची. जरा बटाट्याची भाजी करायची. चपाती करायच्या.
हा.
पटकीन काहीतर भाजायचं.
हम्. चालतंय की.
ह्म्म्म.
आमच्यात पण काय जरा सकाळची मेथीची भाजी हाय.
हा.
आमटी ते थोडे आहे मग म्हटलं आता जरा वट पेटलं करायचं.
शेतात आहे तुमच्या भाजी.
नाही विकत आणलेली. होय होती. इथे दारावरच आलती विकायला. वीस रुपयाला पेंडी.
हम्म. हम्.
मग घेतली. भाजीला काय करायचं. हा कालच अलती. नाही काल रात्री. तरी ह्या वेळेला.
हा हा. हो काय आता. येल उद्या बाजार असतोय. आपल्यात इथला उद्या येईल बाजारात. वातावरण बदलले त्यामुळे येईल आता जरा भाज्या.
हम्म पण महागच हो अजून.
हा थोडं महागच असतया. कशी बनतंय मग मेथी. भाजी पातळ का सुकी?
सुखी.
आणि पातळ बनवायचे असलली तर
पातळ बनवायची असली तर मग ती बारीक चिरायची. टोमॅटो ते फोडणीला घालायचा. कांदा टोमॅटो फोडणीला घालायचं.
हा.
आणि जरा बेसन पीठ लावायचं शेंगण्याच. कुट घालायचं.
हा हा.
आणि मग हे करायचं. लसुण जरा हा हा. अन् ते भाजीत. टाकले कि ते बेसन आपलं आपण हे कसं गरगडतोय तसं त्यात गरघटायचं पिटल्यात.
हा.. हा.. हा हम
करते.
हा आणि हरभर्याच ती भाजी आपण तोडून आणतोय बघा.
हम्.
ओली भाजी तोडून आणतोय की
हा होय.
मग ती वाळवण पण कशी करायची.
तेच्या कररबेटा ते त्याला बेसनपीठ लावायचं वळल्या भाजीला आणि हे. ह मिरची बारीक हे करायची. आणि लसूण लसणाची फोडणी द्यायची त्याला मग जरा जाड जाड शेंगदाणेच कूट
हा.
आणि हे करायचं मग ते अ सगळं फोडणी दे दिल्यानंतर मग तीच हे कराय पाणी यत अ बेस लावलेलं भाजी असते ती त्यांना हे करायचे वैरायचे
हा हा चांगलं होत लागतय
होय छान लागते
मग ते बाकरी बरोबरच खायला
हा भाकरीे बरोबरच चांगली लागते चपातघा एवढं काय चांगलं लागत
हा
सभ
हा मग ते सीजन मध्ये भाजी तोडून साठवून ठेवली असत ना हरबरीचे सीझन मग
हा तेच
हा
त्यामुळे मग ते चांगलं लागते ना ह्या दिवसात हम्म
अनेक काय अनेक हा तिकड सडग
हम्म
तर हा ती मुळ्याच्या शेंगा दही लावून
हा हा ते लोनचे
लोणच्या सारख्या हा नंतर तळायला आणि हे परत नाही छनणीच करते ते छन्णी असत ना ते पन लई छान लागतेय का
होय काय त्याला कसं करायचस
छन्या चिरायच्या त्या पाण्यात टाकायच्या आदल्या दिवशी तोडून आणून ते वेला लागतात बघा
हा होय
आणि मग ती तोडून आण पाण्यात टाकायच्या आणि नंतर त्या दुसऱ्या दिवशी पुसून घ्यायचा पाक स्वच्छ आणि ते चिरायच्या बारीक पातळ लांबड्या लांबड्या एका णी चार किंवा पाच भाग करायचं
हम्म हम् हम्
त्याला हळद मीठ लावायचं आणि वाळवायचं
वाड वयच
हा वाळवायचे ते उन्हत
हम् हम
म्हणजे आपला सिजन हरभऱ्याचा, गव्हाचा, ज्वारीचा असतोय तेव्हाच अस तेथे चन्या पण त्या ज्वारीच्या शेतात येतात
होय काय?
हा तवाच असत्यात त्या वेल येत्यात तेच
हा-हा-हा..
तवाच वाळून ठेवायच्या म्हणजे पाऊस लागला की ते भाकर बरोबर तेन तळायला येतय
हा-हा-हा..
मग ते- ते मुळ्याच्या शेंगा लोंणचं- लोंणचं णीचं परत ते हरभऱ्याची भाजी ते सगळं एकाच वेळेला येत ते ना त्या दिवसात
आम्ही आपलं सांडग तिखट सांडग तेंन
हा मग परत नंतर उन्हा उन्हाळ्यात वाळवण्यात येतय ते. तिखट सांडग, मिरच्या पण एक प्रकारच्या करतात माहीतेय काय तुम्हाला?
त्या कशा करायच्या असतय?
त्या आपण स्वस्त मिरच्या झाल्या की, आणायच्या एक किलो बर विकत. आता पावसाळ्यात जरा स्वस्त हुत्यातच कि जरा थंडीच्या दिवसात. ज्या मिरच्या स्वस्त झालेले असतात ना तवा आणायच्या आणि उकळत्या पाण ण्यात मीठ टाकून शिजवून घ्यायच्या
ते मिरच्या?
हा. उकळत्या पाण्यात शिजवून घ्यायच्या म्हणजे, जास्त शिजवायच्या नाहीत एक पाच मिनटं मीट टाकून भरपूर शिजवून घ्यायच्या आणि नंतर त्या वाळवायच्या. आणि लागलच ते
हम्म हम्म. म त्याला काय लावायचं का नुसतं आपलं
हम्म हम्म.
आणि तळायची मिरची नंतर तोंडीसाठी भाकरी बरोबर तेन
हा हा हा.
अस चे हा म्हणजे ते विकत मिळत्यात ना? ते आता बाजारात तसल्या मिरच्या तिखट सांड ळ अस विकत मिळत्यात मळ्याच्या शेंगा
हा होय.
हा परत ते अजून एक प्रकार आता नवीन लोणचं ते बहिणीनंं आमच्या करून दिलंय थोडं.
कश्याचं आंब्याचं?
हा आंब्याच. म्हणजे ते विकायलाच करत्या असं सीझन मध्ये आंब आणून फोडून
पिवळ्या, पिवळ्या आंब्याचं पिवळं लोणचं का? ते लाल असतय काय ते?
फोडणीच लोणचं असतय, कोया वगैरे असत्यात तेज्यात. मसाला टाकून तेल टाक कुन जरा गोडसर बनवलेलं असतय छान असतया.
हा.
मग ते किलो वर विकत्या तिनं भरपूर घालत्या नाई.
तेे त्यांचा धंदा हाय व्हय.
अं नाय ती पापड लोणची विकत्या.
हा हा हं.
पापड अ सगळ्या प्रकारचं पापड थोड्या रव्याच्या तांदळाच्या बटाटा शा बटाट्याची चकली, शाबूच्या पापड्या
म्हणजे उन्हाळ्यात करून विकत्यात वय?
शेवाळ्या
हम्म हम्म हम्म.
मग त्या बरोबर आता लोनच पण ह्या वर्षीपासनं चालू केली तिन. आ
बायका असतेत काय हाता खाली?
त्या दोघी त्यांच्या सासूबाई अन त्या दोघी करत्यात.
करतते व्हयं ते अस मार्केटला पोहोचवतेत का घरगुती पण विकत्येत
घरगुतीच जास्त असते तिला मार्केटला न्यायला उरतच नाही कारण ऑर्डर भरपूर असत्यात
हम्म हम्म हम् ह
पण सेजन असते त्यामुळे लग्नाच्या त्या सालपापड्या कलर मधल्या शाबूच्या कलर मधल्या पापड्या पर ते स्वास्तिक लिहिलेले. अ आणि ते कळसाच चित त्र असलेलं नवऱ्या नवरीच्या नावांचं हे सगळं म-म आर्डर असत. ते हा आणि नंतर बॉक्स आणून पॅक करून आणि द्यायचे ते रुकवतात ठेवायला.
हम् हम्म हम् हम्
असं करत्यात
हम् हम ह
भरपूर मागणी असते तिला वेळच मिळत नाय म्हणजे सगळं तयार करायला
हम्
आणि नंतर मग ते वाळवून व्यवस्थित पॅक करून त्या बॉक्समध्ये पॅक करून ते ज आणी वेगळ चारज घेत्या नाय कारण बॉक्स महाग मिळत्यात ते गिफ्टच मग ते आणायच बॉक्स त्यामध्ये भरायचं
हम्म
ठेवायला द्यायचं मग तयार करून सगळं त्यानी काय काय ऑर्डर दिली त म्हणजे तांदळा रव्याच्या कुरड्या सालपापड्या मग शंकर पाळ्या
हा हेेत दिवाळीत पण पदार्थ बनवतेत
अ हा त्या रुकवतात ठेवाल्या नवहरीच्या लग्नात घरा वगैरे ठेवते की रुकवातावर लाडू ते ना अस ते पण घेत्या मग शंकरपाळ आणि चकली आणि आणि काही दोन तीन प्रकार बनवते ते म्हणजे ते पा पडते कुरवडया आणि ते रकवतच साहित्य
हम्म हम्म हम्
अस बनवत्या सगळ
ना हा